येतोय आवाज माझा येतोय?
हो. एकच मिनट चालू राहू द्या. येतोय येतोय. -
हॅलो.
हॅलो.
हा हा बोला ताई बोला. हा बोला येतोय का आवाज? हॅलो. हा तेच काही जणांना माहित तस न कॉल चालू आहे की नाही अस, त्याच्यामुळे मग त ती कडून कॉल येतो एखाद्या वेळेस असं
हो.
ते कॉलवर कॉल होऊन जातात.
आणि आज का एकदा सगळ्यांना हे ना घाई आता. टास्क सम
टास्क कंप्लीट करायचे आहे ना. बघू आता जसे होतील तसे हे मध्ये दोन, तीन दिवस जरास रेंज वगैरेचा प्रॉब्लेम होता.
हो मला पण बिझीच होती, तर काल लई कॉल नाही झाला.
हा तेच ना मग सॅटर्डे, संडे थोडंस. माझे तेराच दाखवतय अजून
हो का? अच्छा अच्छा.
ते टाइम लिमिट पण असतं सेकड पण काउंट करतना जरी तिकडून झाले ना तरी ते काहीतरी सेक कन काउंट करतात आणि त्यानुसार मग ते कॉल लॉग भरतो त्यांचं असं. मी पण पहिल्यांदाच करून बघितलेय सगळं. अहं अहं झालं सर